कस करायचा मोदक? म्हणल कस करायचा मोदक. मोदक कसं करताय?
माझ्या मोबाईलला झालंय, तुम्ही सांगा रेसिपी म्हणाले
तुम्ही मोदक कस करताय? तुमची पद्धत सांगा.
मोदक खायचंय
हो खाऊ की करून दिल्यावर, रेसिपी सांगा. सांग की बाई. फक्त मोदक बास आम्हासनी.
मोदक.
आ? का तांदळाच्या पिठाचं पाहिजे?
अ- गव्हाच्या सांग.
गव्हाच्या
हम्म.
ओल्या खोबऱ्याचं सारण करायचं. गोळ टाकून ग गोळळा मिलायचे.
ह
हा. अ- ओलं खोबरं किसून त्याच्यात टाकायचं, मिक्स करायचं
आणि पीठ गव्हाच्या पिठाचे कणिक मळून घ्यायची
हा.
आणि त्याचे छोटे छोटे पेढ करून त्याच्यात सारण भरायचं.
हा मग
आणि ते पाण्याच्या वाफेवर शिगलायचं.
हा आणि म आणि कुठली काय येते आणि कोणती येते या रेसिपी हम्म
आता कठली.
हम् आणखीन कुठली सांगू तुम्हाला आवडेल ती विचारा सांगते.
हम्म. मी कुठली सांगू एक मिनिट. ते परवा केक केला होता माहितीय का ब्रेडचा. ते कसं केला होता. बरं बिर्याणीच सांग बिर्याणी कशी करतेात तुमच्या इथं. व्हेज बिर्याणी सां नॉनवहेज नॉनवहेज राह ती वहेज सांग. हम. पद्धत तर माहत असेल ना.
नाही व्हेज नाही नॉन व्हेजच जास्त करून.
मज नॉन वहेजच सांग.. हा. बर.
एक किलो बासमती राईस एक किलो चिकन त्याच्यासाठी लागणारा गरम मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला. नता. आणि चिकन म दय गरम मसाले पुदीिना टाकून. हो. ह मस करून ठेवायचं. आणखी. तांदूळ तांदूळ भिजवत ठेवायचं. एका एक अर्ध्या तासासाठी.
हा.
हम्म. नंतर मग गरम पाणी क वापरून घ्यायचे पूर्ण शिजवायचे नाही.
नव्वद टक्के सत्तर टक्के.
सत्तर कारण ते नंतर शिजत्यात वाफेवर. दमते काना. आणि त्याच्यानंतर मग जो मसाला तयार केलेला आहे तो. एक पाच मिनिट शिजवून घ्यायचा आणि तसच त्याच्यावर.
चालेल.
टाकायचे. आणि आपल्या हम्म आपल्या आवडीनुसार कलर पुदीना कोथिंबीर आणि कांद्याचा बीरिस्ता टाकायचा.
पण आधी साहित्यामध्ये कांदा वगैरे काही सांगितलाच नाही. कोणते मसाले सांगितलेच नाही.
हम्म मसाले सांगितले की गरम मसाला चिकन मसाला कांद्यामध्ये कांदामध्ये बिरिस्ताच चालतो बारीक करायचा नसतो तो.
खडे मसाले काही सांगितलाच नाही.
खडे मसाल्याच टाकायचं.
पण कोणकोणते खडे मसाले काय.
थोडे टाकायचे. हा चटणी जास्त वापरायची नाही. कारण गरम मसाला तिकडे असतो.
अरे बाबा चटणीला जे वापरतात मसा साले तेच वापरतात का? मग तेच सर मसाले वापरतात काय विचारालोय.
हा तेच वापरायचे.
कोथंबीर
हम्म सांगितली कधी. दही सांगितली की.
बरं बरं.
दही टाकून घ्यायचा आधी चिकन मध्ये ठेवायचा अर्धा तास.
हा हा म आणि काय करताय आता? आता काय करताय घरी बसून?
एवढं सांगून काय उपयोग नाही.
हम्म रेसिपी सांगाय लागलोय.
झालं ना तयार बिर्याणी तेवढंच होतं ना रेसिपी आधी सांगितलेली.
हम्म.
आणखीन कोणते था मिनिटं व्हायला पाहिजे दहा मिनिटं.
हम्म. तुम्ही सांगा तुम्हाला फिरायला कुट आवडते.
आम्हाला सगळीकड फिराय मी दिवसभर फिरतीवरच असतोय.
भाष तुम्हाला तुमच्या आवडीच ठिकाण सांगा बघीतलेलंय किंवा एकादं बगायचंय.
आम्ही ना? आम्ही परवा गेलो होतो चांदोरीला.
हं.
तिथं खूप मजा केलं. स्विमिंग-
हम्म हम्म. तरी इथून आपल्या इथून किती किलोमीटर असायल अंदाजे आम्हाला पण जायला?
किती एवड आठवणा झालय. शंबरच्या पुडाय एकशे होय. शंभरच्या पुढच हाय आसपास. दीडशे किलोमीटर?
हो हो. छान आहे एकदम.
हम्म हम्म. पण ते बंद झालय ना आता?
व्यवस्तिथ हे आपण राहिलो तर कशाला काय बोलतात कोण? तिथ खूप कचरा होत होता.
हा. तेच बगीतली न्यूज ना ते बंद करण्यात आलय. मग ते आता पावसाळ्यातन जायचं म्हणत होत्या-
आता बंदच. नाइ आता बंद असणार, उन्हाळ्यात चालू असतय.
हम्म. तिथ धरण आहे ना? त्याला पाणी आलं असल.
होय. भरल असेल आता पूर्ण.
बाकी अजून कुठं काय फिरलाय?
अजून, हिथ कुट बळीराजा वॉटर पार्कला गेलतो. तिथं पण छानय स्पॉट बघण्यासारकेय.
हम्म हम्म.
तुमच्या आवडीची एखादी रेसिपी सांगा.
सहसा मी कधी करतच नाही.
आम्हाला फक्त खायला तेवढं आवडतय.
बनवतय कोण मग?
आमच मिस्टर बनवतात. नाइ नाइ. दुसऱ्यांच्या हाताचच खाण्यात मजाय.
त्यांनी करताना एखादी रेसिपी बघितली असेल तर ती सांगा.
मी फक्त खायचं बघते. रेसिपी बनवतेला बघत नाही कधी. आणि काय म्हणताय मग?
काय नाही. म्हंटलं एखादी सांगशीला रेसिपी. हम्म. ठीक आहे झालं. हम्म दहा मिनिट.
तिकडनं बंद कर.